हॅलो, नमस्कार.
हॅलो,
नमस्कार म्हणल.
नमस्कार.
काय झालं का जेवण घेवण.
दादा तांबा अह,
जेवण घेऊन झालं का म्हणल.
नाही जेवण अजून नाय.
सोमच बाॅकग्रउड नाही से ए ला तुमच्या माग. आ,
हेडफोन घालेले आहेच हेडफोन घालेले.
आवाज जरा प्रॉपर नाही आहे ना थोडा.
इकडून प्रॉब्लेम आहे ते.
खरखं खरखं यायलाकडे खर खर खर खर खर खर.
अ
हॅलो हॅलो,
आता येते का बरोब.
हो हो हॅलो, यायला यायला हॅलो,
ते कसं काय हेडफोन घातलेने होऊन जाई हेडफोन घाला.
काही नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे का तिकडं.
इकडे का इकडे नेटर
वाटायला का वाटायला नेटवर्क प्रॉब्लेम जरा.
घरात रेंज नाही बाहेर रेंज आहे.
हम्म, ते गिटार वाजल्यासारखा आवाज येलय.
मले डबल डबल यू लागले.
हम्म, ती एखाद्या वेळेस येती गड्या असं रिटर्न रिटर्न आवाजं काय माहीत काहून येते. नॉर्मल ये,
कसा हाय नॉर्मल ये आता.
मंग काय चालू हाय.
काय नाही आज शेतात गेल तो.
शेतात.
हम्म,
दोन तीन माणसं लावले वाटते.
होव ना दोन.
हा,
करू काय.
काही काम कीम चालू आहे का?
तेच दौरा.
दौरा हो का,
हम्म,
बरं आहे मग, पाणी नाही ना पण, पाणी हे का?
नाही ते, कसं ते. दोन झाडाच्या मध्ये जे, तन निघते का?
हो, हो.
ती, र वखरुन घेतात ती.
हो मल काय याचं नॉलेज नाहीकड जास्त असं, वावरा वगैरेच.
हा, हा मल पण नाही आता थोडंफार येतच.
हो काय लक्ष वावर असले की लगे, येती जरा देण्यात.
ह तेच ना
हम्म मग काय जेवणाचा काही हाय का विचार का नाही आज?
जेवणाचा हाय सध्या भाजी चुलीवर
नॉनव्हेज का?
नाही नाही
हम्म
पनीर टिक्का
बापरे
हम् ह
पनीर टिक्का एकटा एकटा का?
तू जेवला नसल तर ये बुवा तुम्ही
येईन बर खरक मजाक क नाही
काही विषय नाही
आणि करा जेवा अमृत जेवा अमृत
तुमचं झालं का नाही?
नाही अजून टाईम ना दहा वाजले नाहीत ना दहा वाजता करू
हो दहाक
हो टा टाईम जरा तुम्हाला माहित नाही का आमचा कसा राहिते?
नाही ना आज मिटिंग आहे ना
कुठं मीटिंग हे?
वार्ड नंबर सोळामध्ये
हो का जायला लागते का मग?
हो ना
किती वाजता?
जेवण झाल्यावर
हम् बरं बरं चालते ना कुठं आपल्या ते याच्यावरच असल ना
हो ते मुळसाजी महाराजचा फोटो हाय तिथं
हो तिथं तिथं
हो ना
गाडी आणत नाही या वेळेस पैदलच येतो आम्ही
नाही कुत्री गितरी राहतात भुकतील
हम् नाही येतो ना तोंड गीन झाकून येत नाही तस येतो
महिन्यात इल ना
काय करावतातरी तिथून आता रोजच पेट्रोल जाळालं मी चक्र मारायला दहा मिनिटांसाठी
हा ते ब ते कारण बरोबर आहे
का काय नाही बिनफालतोच आहे लोक काही काम मन लावून करेन नाही तर
हा बाकी हे
हम्म कायच करावून काय नाही
झाल ब कनफम आज तिकीट
झालं ना मग तर आता पेढ वाटा लागतात.
तेच म्हटलं कुटी वाटून कुटी नाही
इतके वे इतक्या दिवसापासून निशतीच लोक
गणेश च ह मेसेज झाला चालू आहे का हो म्हणायला लागेल तिने
हो ना
ह त्याचा सुरुवात वाटते
होन होन तेनं
हम् काय का आज एकटास मिस झाला म
हो का काही नाही करत राहायचं एवढं हो ना हो ना ती सांगितलं झेरो त नेटवर्कमुळेळ झालं तसं
हम्म नाही बोली ते सचिनदाला दोनदा लागला म्हणून झालं वाटतय
कायम माहित तस होऊ शकते नंबर टाकण्यात होऊ शकते.
त्याने आज जवळपास दोन तीन कॉल लावले
बापरे लय कामात असते काय ती कॉ एवढे कॉल करत होते त्याला
नाही नाही ते ज्या जिद्दी न त्याला वाटलं माय आले आता त्याचे पण येतील विसे
म लावा मला पण लावं लागतील मग आता.
ह् ती आता लावते ना पाहि ना कसं ट्रिप साठी काढते ती
हा मलाच ला लावाय लागतील थांब आता
हम्म
आपलं पण नाहीत वीस झाली वीस
अर तू
नाही ना लागेनच नाहीत ना दुसऱ्याला आता तेवढेच म मी कोणालाच नाही लावला तो तुझी किती झाली
म यार सत्तावीस नि अठ्ठावीस
मजाक करायला काय
हाऊ ना
अ ह काय खरं बोलायला
आठावीस
हा बापरे
मग
जुकिंगऔर नॉट जुकिंग
सीरयसली
व्हॉट कसं काय
रिकामी तर हे मी तुमी याला प्ले करण सुरूच करायचं आपलं
मला अर्जंट
अरे मी काय केल आहे
हा
ते दुसऱ्या मोबाईल मध्ये पण खुल्लेले आहे, त्याच्यातून चालते का मग ते?
अ, ते, हे भरा लागेल ना पहिले आपल्याला फॉम बी वगैरे भरा लागल ना?
फॉर्म भरला की, पहिले येते कनं ते.
हम्म, स्क्रीनशॉट. स्क्रीनशॉट पाठव.
कोणाला पाठवां लागते?
नंबर वर त्या.
सचिन दादा च, पाठवला नाही वाटत त्यानं.
नाही मग त्याचे व्हॅलिड पैसे येत नाहीत बरं मग त्याला सांग तसं.
येत नाहीत का?
नाही नाही, येत नाहीत म्हणावं.
हम्म.
स्क्रीनशॉट पाठवा लागते ती. भली अक्टिव्ह झाला असल, पण तसा काही फायदा नाही.
हम्म. त्यांनंत फोन लावली ते दोन तीन.
हो लावले असतील पण मग ते वेस्ट होतात ना आता.
हो का.
हम्म त्याचं नाव नाही, ग्रु-ग्रुपमध्ये नावच नाही ना. अननोन हाय ना ते. मग ते सर सगळी चेक करतात ना नंबरं आपली.
हम्म. तस्स हाय?
हम्म. त्याला लावतो, सांगा लागल त्याला सगळं आता.
हम्म हम्म सांग. तस हे झालं तर मह्या दुसरा मोबाईल हे, त्याच्या वरून लावा लागतीलला
एवढं काय ताण घ्यायचं लागतात, सगळी होतात.
हम्म.
हम्म.
मी तर म्हणतो, दोन तीन मोबाईल असतील तर मी बोलून टाकतो.
काय एवढं कुठून आणतो मोबाईल? हं? हम्म, कायचं करावं भाई.
मला वाटतं नेटवर्कची कॉल, नेटवर्कची कॉल येतं नी?
हो वाटते. नेटवरची येत.
ही, लॉग इन केलं तर होत नाही कधी.
अम, ते रजिस्टर वगैरे केलं जमल ना मग, त्याच्यात काय नाही प्रॉब्लेम.
हम्म. यस यस.
बाकी काय चालू आहे?
बाकी काय नाही आता.
कुठं तिकडच होतं का बसलेला?
कुठे?
तिथं. अड्डा दोन वर.
नाही रे. अड्डा दोन वरनं मगाच आलो.
हो का आता तिकडे जायचं ना मंदिर पशी
आ थांबून जा लागेल. जेवण घेवण करून.
तू झालं का खरंच कन्फर्म घरी म्हणला का कसं
हो ना. आता पैसे पाठवले ना बो.
पाटवले कन्फर्म केलं का.
तू सांग, पैसे पाठवले म्हणल्यावर कन्फर्म नाहीतर काय.
हो यार ती तिकीट वेस्ट होते मग. वापस तर होत नाही आता.
ते आता एवढं माहितीन मले
हो करा लागेल मग आता, अजून कनफर्म आता काय.
हम्म्म.
बाकी काय कपडे, बिपडे पॅक केले की नाही. हम्म, हम्म.
हम्. टिक करून टाका लागेल.
काय कराव लागल.
तेच आपली मार्क मार्केट.
हो ना हो ना जाऊ एकदा जेवन घेऊन झाले की मी येतो, तिकडे एरवी बी आता काय काम नाही.
ते जेवाला टाइम आहे ना, तुले.
हो, ना नाही मग लवकर जेवण करतो, जरा तस काही विषय नाही आरामशीरी.
हो तस चालते.
लवकर करायच जरास, असं एवढं काय आहे.
ते.
मला वाटत, त्या ग्रुप मध्ये मला वाटतें तो नाव आलत. ते काय, नाही तो नव्हत रे गणेश गणेश चौधरी.
कशात
ते, कणी काय करत ते कम्प्लीट नव्हत करत टास्क. म्हणजे तसंच ठेवेल होत त्यान
अच्छा, हा ते नंबर आलेली का त्याची.
हा, तू नाव आलत का तिच्यात.
माय नाव नसल आल.
हो का.
हम्. आपण चालूच होना.
हो ना आपले चालूचेत ना, आपण बंदच नाही केले कधी.
हं हं.
हम्म.
ते पडली तव्हा पासून जास्तच जेास आला.
हो ना, हो ना आता रोज लावत तो, एवढा काय विषय नाही, रिसिव्ह करायची तुझे झाले तरी पण
हो, हो.
चालते ना.
आता काय दोनच राहिले.
काय म्हणला. हम्म. हच्यानंतर येईल ट्रान्स्क्रिप्शनच येते आणि ती वॉइस रेकॉर्डिंगचं येईल.
तू लवकर आलं कसं काय?
काय माहीत का सगळेच आलं म्हणून सगळेच आलेत आज.
हम्म
हम्म ते मला वाटते मी आधी जॉईन केलंत सगळ्यात रे म्हणून हम्म काय मग ग्रुप असा होती ती जॉईंट लागते तिच्यावर आहे का?
हम्म
नाही तर मग सगळ्याले तास बी आले असतील ना आलेत असायला पाहिजे होते का नाय.
हो
हम् तेच तर प्रॉब्लेम येत ते ग्रुपवर पाहिजे माणूस तू काय नाही तू नाव बीव टाकून तू दुसरं बी उघडू शकत त्याच्यात काय एवढं
हो तेच म्हटलं मग नाव बीव टाकून दुसरं उघडले की झालं काम.
तिच्यात काय असं काही प्रॉब्लेम ये
हू हू आपला कटेला
हो
लावू का लावू का
लावतो का?
हो येतं दोन मिनिटात मी जरा हलकं होऊन येतो जरा.
मग एक काम कर
हा
जेवण झालं?
जेवण झाल्यावर लावू का? तिकड ना जेवण झाल्यावर तूव का. बरं तू कर जेवण मी मला टाईम ये वाटते जरासा अजून.
बरं चालते.
हो चालते.